हॅलो
हॅलो
हॅलो येतोय आवाज? आज मला थोडं डिस्टर्बन्स आहे घरात पाहुणे आलेले आहेत ना त्यामुळे तुला काय चाललं?
हो का हह मोबाईलचा आवाज? फुलं आहे तुमचं? हॅलो हॅलो आवाज येत नाहीये? हॅलो माझा येतोय ताई तुम्हाला? तुमच बिलकुलच येत नाहीय? रेंजमध्येध्ये या बघा थोडं हा आता आला आत हला हॅलो मगाशी आला होता थोडं त्या ठिका काणी जा जिथे हा आता येतोय बघा. हॅलो